हलो हम्म जेवलाक नाई?
आता जेवायचं.
हम्म हम्म झालाका स्वैपाक?
होय सैपाक केला की गॅस संपला त्यामुळं उशीर झाला जर् रा.
हम्म हम्म.
चुलपेटवून बाहेर हां नाय जोडला दुसरा. ती टाकी पनती मला जोडायला येत नाई.
हम्म हम्.
हम्म हम्म हम्.
असं.
हं हं.
त्
होय जेवन झालं भांडी घासायल
हां हां.
मग किती वाजतय झोपायला?
आता जेवायचं भांडी घासायची.
हम्म हम्म.
झोपायच आवरून.
हम्म तरी झालं आज साडे दहा वाज तस्तील हइ किनइ हम्म हम्.
कदी अकरापन वाजत्यात.
हम्. म सगळा झाला स्वयंपाक अन चपातीला संपलंय.
अं नाय गॅसवर भातअ अर्धाच शिजला. आनी कालवनला शेंगा भाजालतो तेव् पावट्याच सोलून तवर अन संपला गॅस
आं हां हां.
नामग ते पातेल चुलीवर कसं काळ हुतंया. म्हंतानाआ. म जरा वाट बघितली आनी मग ठेवलो चुलीवर.
हम्म हम्म हम् हम्म हम्म हम्म.
मगअ आमटीच आमटी नं तर गॅस जोडल्यावर केली.
हम्म हम्.
म जरा वेळच झाला तर कायतर कायतरी करायचं.
हां हां. एक सिलिंडर किती दिवस जातय.
हम् जातय की दोन महिने जातंय. दोन महिन्याला कधी कमीजास्त स्वयपाक केला तर मग कमी.
हम्म हम्म.
हं हं.
मते आल्यावर जरा तांदूळ भिजत घातलेल बारीक करत बसलो.
हम्म हम्म हम्म हम्म इड्लीला वय. हम् हम् हं. कस्स करतात?
ते तांदूळ उडदाची डाळ भिजत घातली. सकाळी आणि आल्यावर बारीक सहा वाजता.
हम
आणि आता उद्या.
फुगायसाठी काय पिठात काय घालतय.
बर करताना मीठ आणि सोडा घालायचा.
हम्म हम्
म त्यात.
आणि जरा बारीक करताना हम.
हम दोस वर त्याच पेठाच करताय का दुसऱ्याच करताय.
नाही कधी दोसा केला आता दुसऱ्यांदा करणार आहे, पहिल्यांदा केल्या परवा दिवशी दोन चार दिवसाच पाठीमाग. मग जरा जमला म्हणताना आणि एकदा भिजत घातल य.
हम्म हम्म हम. मग आव डोसं कशाच क करतय. करताय का का नाही तुम्ही करत होय होय करतोय की.
हम हम कशाच करताय.
तांदळाच्या पिठाचं जरा उडिद्याच्या जरा मेथी. आणि हरभऱ्याची डाळ जरा भिजत भिजवताना घालायची त्या. होय होत्यात की. एकदम पातळ करायचं म्हणजे कुरकुरीत होतय.
हा हा. अ डोसा काय मला जमत नाही साध्या पद्धतीचा जमतोय
हा.
परवा दिवशी सण आता.
हा हा सणादिवशी सुट्टी आहे काय.
हा हा कसून करून कोण जातंय की, नाही कामावर.
जाते कधी कधी पण नाही लोड करून घेत आता. लय वडवड होत्या मग तिकडं. गोड पूजा करून देवाला जाऊन घराकडे उपर्यंत एक दीड वाजते.
मग येऊन जेवून परत मग लयचं वेळ होते
पुडीची ह हा
आणि तुमचं काय चालंय
ना भांडी घासावी घासावीम्हटलो परत मग लय पडत गं सकाळी काय नाही पिठलं भाकरी गेलती
हा हा भाकरी का चपाती
नाही चपाती नाही भाकरीच
हा
ह
ते रोट्या जरा करायला शिकायचं म्हणालोय
ते पीट मिळतय बघा त्याच मॉलमध्ये हा साठ रुपये किलो आहे मी नाही आनंद मला आपण असं सांगितलं
मग येते का करायला तुम्ही कधीे केलता का
हो येतय की
हम हम
म्हत आहे म्हण
अा मग ते भाजायच्या कश्या
आपलं ह्याच्यावर आपण भाकरी कस भाजतोय तस गॅसवर म्हणजे तव्यावर हे करायचं करण मग आपल्याला त्याच्यावर पाहिजे असली तर अशी उलती पालती करून गॅसवर भसली तरी चालते
म्हणजे आमच्यात कसं चुलीचा विस्तू पडतोय ओ जास्त
हा मग त्याच्यावर पण चालतेय की
मग त्याच्यावर डायरेक्ट भाजण्यापेक्षा ती जाळी मिळते त्याच आणतो भाजायला
हा हा चालतंय
मग ते अजून कधी केले नाही पण करायच म्हणाले पोर तेन आली की जरा
हम्म हम्म हम्म हम्
जरा शिकायचं म्हनतोय तोपर्यंत जरा जरा
माळतान दही घालायचं पिठात
म्हणजे ते तयार पीठ आणलं
हम्म
हम् हम् म्हणजे मला एकजण सांगितलेल रेसिपी तेची अ मैद्यात मैदा घ्यायचा आणि मैद्यात दही घालायचं जरा तेल घालायचं आणि सोडा घालायचं आणि मळायचं म्हणून सांगित
हम्म
आणि ते जर दहा पंधरा मिनिटं झाकून ठेवायचं आणि लाटून थापटून भाजायचे
हम चालते की तसं पण चालते
हा मग मैद्याचं कसं असं हे तुटल्यावर लबरासारखं हुतय नाही
हम्म
मग ते इस्त्यावर भाजल्यायवर कोळश्यावर भाजल्यावर कस जरा
होय होय
हा मग जरा अजून थोडे दिवस चुलीवर स्वयपाक तोपर्यंत एकदा करायचं म्हणते कारण आता ते लाकडं लाकडं आहेत ना ती थोडी थोडीच राहिल्यात आता
हम् हम् हम् हम्
मग आता हाय तो पर्यंत करायच गॅस बचत होत्या तेवढंच
होय की
हम्म
चुल मांडायला जागा आहे म्हंटल्यावर मग काय चालते ओ
हा म्हणजे आपण जरा गॅस बचत केल्यावर कसं सगळ्यांनाच फायदा होईल नाही आपले एखादीे टाकी दुसऱ्याला पण मिळू शकत्या ज्याला जास्त गरज आहे त्याला हा मग आता दीड महिन्यान पंचेचाळीस दिवसान बुकिंग करून मिळते टाकी आता आज संपलाय
हो
आता पंचेचाळीस दिवस व्हायला अजून हम् बा कारण पाऊस लागल्यावर चुलीवर करता येत नाही, पावसाच पाणी आत येतय.
होय की
ह आणि रात्रीची भीतीच वाढतेे बाप बित वातेती ना तुमचं किती झालेत आता कल किती राहिल अजून,
आजचा आता तो सतरावाआहे.
हा, ह म्हणजे माझं एकोणीस च्या पुढे जाइनाच.
ह, ह. तिला केलं म्हणजे अठरा होत ना
रुपाला करणार हाय?
हा.
करतो. करा म्हणल्या?
होय थोड्या वेण करा म्हंटले साडेनऊ वाजता एक, एक-एक झालंय आमच्या दोघींचं.
हा, हा.
मागणी आणि एकेक हायती साडेनऊ वाजता करा म्हण
मग
झाली का भांडी घासायची?
आ
भांडी घासायची झाली का म्हणल?
होय, होय झाले की.
हम् हम् जेवला का?
होय जेवूनच भांडी घासली.
हा.
परत आणि मग जेवलेली आणि ताट पडत बसत्यात.
होय सगळे एकदमच बसलेली बरं.
ह.
मग आणि थोडं पाणी घ्या आणि थोडं भांडी घासा. असं होतय होय पाणी ह्यांना बघितल उशीरा झाला आता.
हम्म
स्वयंपाकाला वापरताय चावीचं पाणी?
स्वयंपाकाला वापरते प्यायला नाही वापरत प्यायला याच्यातून आणतोय होय. म बोरच्या पाण्यान भात तेन शिजत नाही ना.